काय म्हणता? हॅलो, हॅलो आवाज येतोय का माझा?
हॅलो. हॅलो, हा बोल. अरे भावा आहेस कुठं?
अरे इकड पाऊस पडलाय लाईट बीट गेली यार काय करायचं काय समजत नाही.
होय, मग आमच्या घरी पण गेलीय की रे लाईटच नाही घरी. काय सुचतच नाही, तुला तरी कॉल करूया. काय म्हतो
सकाळपसन लाईट गेलीया.
होय, लाईट गेली मोबर अरे मागे तू क्रिकेटच बोलल तू वांदे
कोण? अरे इकडे रूम बीम आम्ही जरा साफ कराला रे.
होय काय, बाहेर काढले की काय?
हा, अरे पहिल्या वेळेला ते जरा पुट्टी मारलेली परत तिकडं महाराज होत त्यामुळे तिकडे सगळं मध्ये गेलो. दोन दिवस थांबलो, पर आज संध्याकाळी साफ करून घेतला आम्ही तिघांनी. आणि आज राहायला आलो.
आमच्या रूमच काय केलं? तो सागर आणि बार होता की नाही.
हा ते मी संजाला उद्या यायला सांगितलंय तो बोलला नऊ नंबर मध्ये राहायचं. आता बघूया त्याला सांगून पहिली ती आठ नंबरचीच करून घेऊया.
होय बघ सांग तू कर तेवढं. होय ते मागे हो मागे ते क्रिकेट. आता पॅम्पलेट काच ठेवल असते काय कशी य ते मॅची
त्या दहा अकराकडे आहेत माझी
होय.
ओपन हँड्रम रबर बॉल हा हा दोन हजार चार आणि दोन हजार चार वयोगटाच्या खाली अशे
असं आहे कोबड्या बिबड्या
कोंबडी पण त्यान ठेवायला नती वाटतं बोघू त्याला विचारूया मला ह तो कोमडी वाला जाय पोल्ट्री वाला जाय. ो हा-
मी.
हा का हा येम. तुझी टीम घेऊन ये
अ काय तुझी टीम आम्हाला काय ऐकणार आहे.
हा नाही रे बाबा माझी टीम त्यात
अ अ काय सांग. मागे एवढ्या टोप्या मारल्या चार पाच पावसाळीत ते चार पाच झाले अजून पाऊस पाडायला सुरुवात झाला तू.
अरे ते काय जरासा जरासा मारलं रे छोट्या छोट्या मी अरे मी खेळतो कसो ओरम ओरम रबर बॉल खेळतो.
हा मग ते गावातल्याची गावातल्यांची स्टेटस ठेवतो की काय.
अरे नाही ते हा ते ते स्वतः जात आता अंडरम ख्यायलाता ते मिक्स. मिक्स म जातात ते खेळायला. हा आता ते इकडे राजापूरला तुमच्या इथे छोे तरळ म्हणून गाव आहे तथे गेले नव्हते.
हाय तिकडेन पण होते की मोठे होते टुर्नामेंट
हा तितेबाई काहीतरी एक कि दोन नंबर मारला नाही. अरे मंथनची ती मंथनची टीम होती. ते सगळे मिक्स होते.
तो गजनी बरोबर गुरुवारीे असतो ना ते सगळे मिक्स होत. आमच्याकडचा बणतो म्हणजे ती म आमच्याकडची हम्म फक्त खेळणारे बाकी सगळे बाहेरचे होते.
होय.
हम्म आता पण ते सगळे मित्रमंडळी येतील तो आरबाज वगैरे आणि तिकडच्या आहेत ना हम्म तुमला खेळय दिस या चला ख्यायला.
हो येतो कोमते बड ठेव येतो तया ह हंतु
कोंबडी ठेवा सांगतो त्याला दोन किलोचा कोंबडाच ठेवा सांगतो. हा पाचशे रुपये एंट्री फी
हो कमीच आहेच्यामध्ये
हो कमी मी स्वस्त सगळ सगळ्यांना परवडलं पाहिजे रे गावातल्या टीम येणार ना.
होय.
हा पर्व पहिलं आहे. त्यामुळे जरा सुरुवात तर चांगली असली.
हम्म त्यामुळे, आणि ग्राउंड कस पूर्ण प्लेन गोल ग्राउंड आहे.
अय ते मागे तू स्नॅप टाकला, तेच की काय अ पुरा हिरवळचा आहे की काय, माझी काय सिमेंट पिच आहे
सिमेंट बीच कस नाय हाय. पण जमीन बनव आह तिथे आम्ही. हा आणि तिथेच. पीच कसं ते रेग्युलर खेळ असल्यामुळे, ना ते जमीन चांगली हाय इथं. पादळले हा त्यामुळे तिथे काही टेन्शन नाही आणि गोल असल्यामुळे कुठं जास्त झाडी बिडी यायचा पण प्रश्न नाही गोल ग्राउंड मस्तपैकी हवेशीर तिथे कशा मोठ्या ओरमच्या मॅचेस होत ना आमच्या
हा चाल मी पण येतो मग आणि त्या ते त्या दिवशी मी प्रथमेश कडे जाणार तिचं काय गेलं लावा लावायला मला पण फोन केला होता
हा मीळ
हो ए कोण कोण गेला होता?
अरे मी होतो, ईशान होता, शिराई हो हो मंथन होता पार्थ होता
होय कृषी दूतच झालात कि म होय कृषी दूत झालात
अर कृषी दूत कुटले ते मी तर गेल ना चिकन खायला. बाकीचे बसले कामाला मग जरास जरास मग केलेलं मग आम्ही पण बाकीच्यानी खूप मेहनत केल्यानी. ह नाही मी ह्याच्या कधी हात घातलेलाच नाही ना.
अ
असं काय नाही की हात घा घातलेला नाही म्हणजे घालायचंच नाही पण कंटाळा केला हा त्यामुळेच
चालतं ह बघ आमच्याकडे लाईट आली आज.
हा लाईट आमच्याकडे अजून गेलेलीच आहे
होय
हा सिंधुदुर्गात म्हणतात लाईट जात नाही पण लाईट गेलेली आहे अजून
मी काय म्हणतो आमच्याच कॉलेज सुट्टी नाही कशी इकडे सगळ्यांना सुट्टी आहे रत्नागिरी आमच्या शाळेपासून सगळे नाही
रत्नागिरी तर दोन दिवस रेड अलर्ट आहे.
होय.
काय मग तुमच्या कॉलेजला असं कसं तुम्हाला बोटी पाठवल्यात का किय हा बोट बोटी व्हलवत या काय ते?
होय कसं पण या पण या
तेच हा आलंच पाहिजे अटेंडन्स महत्वाची त्यांच्यासाठी
होय
हा हा, बाकी मग तू कुठे खेळा बिळाय जातोस कि नाय?
मी जातो रे प्रॅक्टिसचा पण तेवढा काही वेळ नाही भेटत
हा का, बाकी कुठे गा असतोस मग? होय होय हो तुझ
नाही लावलच. होय तर मी पण घरी होतो आज तरवा काढायच म्हटलं आज सुयश भावाचे आठवण कर टॅम्प पण ठेवला क्रिकेटच आणि क्रिकेट एवढा पार्टनर त्यालाला
पार्टनर हो जेवला काय?
होय जाऊलो.
हम्म हम्म बाकी काय मग? कॉलेज ला कधी येणार आहे?
येतो चार दिवसात येतो कि.
करा करा काहीतरी रेग्युलर करा ते
नाही येतो रे आता. शेतीची घरी कस आहे बाप बाजार त्यामुळे इकडे मला बोलवलं. काही नाही एला का एवढच पत. नाही हं? गावी मुंबईला गे. गावी आलो काल मुंबईला तेच बाबांचे रिपोर्ट करायला गेल होतो मुंबईला.
हा हा मुंबई भरलेय पूर्ण
हं. काय बोलतो? होय मुंबई भरली आहे. अरे ट्रेन किती लेट होत आहेत मांडवी अजून तिकडे संगमेश्वरलाच आहे. होय अजून सगमेश्रला. येन अ दिवा पोचली तर तरी मांडव्यातून संगमेश्वरला आहे. सकाळी येणार, म्हणजे आपल्या राजापूर स्टेशन म्हणजे आमच्या राजापूर स्टेशन चार चारचा टाइम तो रात्री अकराचा झालाय.
काय म्हणतोय? एवढी लेट चारच्या टाइमिंगची?
आय बा आहेत काय करताय. वय ती तूतारी गेली पण. रिटन पार्टी आठ वाजता झाली होती अ सव्वाटला राजापुरात. काय मत काय करतात येत येत
तर गेली शतकरी.
होय. आज लवकर गेली तुतारी्या आहे. आठला वैभववाडी सव्वा आठला
नाहीेत तीस ना?
भययारे ते किती असत त्यांना त्यांच्यामुळे आपल्या ट्रेनना मेन मार्ग केलेला आपला. कोकण कोकण रेल्वे साठी आणि त्यांचा बरसा होय नाहीत काय अरे, त्यामुळे आपल्या आपल्या आपल्यालाच मजबूरता असतात ब किती ट्रेन न यायला.
हा आणि तिकडच भर
आपल्याच माणसाचे हाल होतात. होय नाही ते नाई त्यांचे असून देतपण त्यांना क्रॉसिंग कलाव ना?
बरोबर आहे. हा त्यांना क्रॉसिंगला लावा हा.
आमच्या ट्रेन थांबून त्यांना पा पुढे राहायला दयचं. मे कोकण रेल्वे मेन ते मधुदंड होते सरांनी केलेलं मेन हेला कोकणला. त्यांच इच्छा होते. आणि हे वापरतात आप
हो आणि ते सरकार पण आता आपल्या आपल्या इकडच्या सगळ्या कमी केल्या आहेत ट्रेन.
अरे त्या दिवशी मी आलो ना. ते ति अनंतपुरमध्ये जाणार आहे. दोन गाड्या पाठवल्या. हा का बघाच होतो. एवढे ते मांडवी एक्सप्रेस तेजस बिजस एक्सप्रेस सगळे.
हा तेजस बिजस सगळ्या तिकडच येतात ना. इकड काय आणि सगळ्या त्या थांबत पण नाही. तेजस इकडे थांबत पण नाही राधा बुरवडला आणि
होय आता जसं उपयोग पण नाही आमचा काय एवढा सोडून उपयोग काय त्यांच्यासाठीच की काय एवढा.
मग ती कोकण कन्या आणि मांडवी आणि तूतरी याच फक्त आम्ही पकडायच्या दुसऱ्या
होय आणि ते दिवा एक बाकी काय पकडणार आपण.
दिवा आणि कसं ती कशी आरामात आरामात आरामात जाते रे.
ते ठीक आहे रे पण हे आता आप आपण मी माणसं गेलं. आपल्याले आपण सण काय करून घ्यायच येवढ.
तेच आप झालंय कोण आवाज उठवत नाही याच्यावर आता सगळे सहन करतात. फुकटचे हम्म, तेच वाटलं. चालल. नाही बाबा बाबा एवढं नाही मी करतोय फार्मसी ते एवढं माझ ठीक
हहहं
हा हा हा चालतय मग.
होय करतो उद्या पण होय जेवलो तू पण जेवलास ना.
हा हा हा हा जेवलो जेवलो घरचे ठीक आहेत ना.
होय ठीक तुझ्या.
हम. ये मग तुझी टीम घेऊन ये. हम हा हा हे तुझ्यासाठी मॅनेज करू एन्ट्रीफी पण मॅनेज करू, हा आणि आलासा कि इकडे डायरेक्ट घरी जेवायलाच ये.
होय येतो की. हा ठेव थांम चाल ठेवत.
हा.